हॅलो हा नव्या तुमच्याकडच ते गावाकड ते खिद्रापूरतेन हाय काय
होय होय आमच्या गावाच्या जवळपासच हाय
होय काय हा हा आणि त चिकुचीवाडी पण तिकडच काय
होय होय चिकूचीवाडी नरसोबाचीवाडी
हां कधी गेलेला तुम्ही तिकडं
होय आमचं होतय की जाणं. चिकुच्या वाडीला एकदाच गेलेलो पण वाडीला सारखं जाण होतय
आ नाही तिकडे कधी गेलेलो नाही हो ते खिद्रापूरला पण कधी गेलेलो नाही जायचं म्हणालागलोय नृसिंहवाडीला काय हा जातोय ते जातोय कसं कुर्ंदवाड मध्ये पाहुणे आहेत तिकडे गेलो की ते जातोय जिथे गेलो की
हा मग इथून थोडं थोडा फाटा आहे वाडी चिकुचीवाडी पण हा तिथं जाऊन जायासाठी असं लगेच जाऊन चक्कर टाकून असं होत नाही कारण एक अख्खा दिवस काढाय लागतोय
होय होय
म्हणजे प्रॉपर आपण तिकीट काढणार मोठ्या माण ना साडेचारशे रुपये तिकीट हाय तिथ तुम्हाला सांगतो हा आपल्यांना आणि दहा वर्षाच्या वरच्या मुलांना अडीचशे रुपये तिकीट आहे.
हा
आणि एकदा दहा वाजता आत गेलो ना आपण कि पाच वाजताच बाहेरयच
होय का असं काय अचानक का मजे जायचं नाही कुठं
नाही म्हणजे एन्जॉय करायचं ना तेवढं पैसे दिले तेवढा वेळ दिलाय ना त्यांनी लोकां देत हा तिथं जेवण नाश्ता चहा सगळं स्नॅक त्या साडेचारशे रुपयामध्ये सगळं मिळतय हम गेल्या गेल्या आपण तिकीट काढल ना नऊ वाजता दहा वाजता अ गेल्या गेल्या आपल्याला चिक्कूचा ज्यूस देतात
हा
श्वास विदाऊट साखर असते तर साखर नसत्या फक्त शिकू सारखं लागत असं आम्हाला काय आवडलं नव्हत आणि कांदाभज्जी देतात प्रत्येकाला तिथे तिकीट असेल तेवढं प्लेट्स हा म्हणजे दिवस आणि अ कांदाभज्जीचा नाश्ता मग ते तर रेन डान्स पण आहे शॉवर लावलेले असतात डॉलवी सिस्टम आहे हा पाण्यात खेळायचं नाचायचं असे म्हणजे येतात ना ग्रुप ग्रुप करुन मुली आहे
हा हा हा
जातात ते एन्जॉय करण्यासाठी एक एक एक्स्ट्रा ड्रेस घेऊनच जायचा
हा हा हा
जातानाच मुलांचे पण कपडे पाऊसात पाण्यात आपण नाचणार ना तर डॉल्बी सिस्टम पण सगळं आहे ते झालं की मग जेवण येतय जीवन अनलिमिटेड खायला तेवढं सगळं अ हा भरले वांगी स्पेशल चपाती भात दोन तीन भाज्या चटण्या कोशिंबीर आणि गोड स्वीटमध्ये पण गुलाबजाम रोज असं वेगळं वेगळं असतय
हा होय का हा हा हा हा
आणि काय मग घसरगुंडी झोपाळे
असंल काय काय त्यांनी छान छान करून ठेवलं आकृत्या हा आणि चिकूची अशी बागच आहे त्यामुळे झाड सावली असं भरपूर आहेच कि हिरवगारच आहे आणि जेवण झाले की हा अ ख त्या झाडाखाली झोपण्यासाठी ते बाजलं जुन्या पद्धतीचं नसते का पंलग
हा हा विनलेलं हा हा
हा तसले पलंगण आहेत कोण झोपणार झोप करते कोण खेळणार खेळत्यात कोण गप्पा मारत बसतात वेळ घालवायला मग थोड्या वेळा नंतर दोन अडीच वाजता उकडलेली कांस येत
हा
सुटकण कोणाला उक कोडलेली खाणार कोण भाजलेली खाणार ते पण मिळते सगळं
द हा
हा आणि ते झाले की संध्याकाळी हा संध्याकाळी चहा घ्यायचा चार पाच वाजता
हा हा हा
त्यामुळे निमा तू वेळ का वेळ काढून फॅमिली ट्रीप पण चालतेय आपण वेगवेळी ज असं बीशी चा ग्रुप असतोय महिला बचत गट हे रोख पण जातात
होय का
हा खूप छान आहे एक दिवस अस पूर्ण रिलॅक्स झाल होत इथ
होय काय हा हा गेल्याश्वर पण बघायला मिळत नाही हो बघाय गेल्या शत पण काय हे होईत नाही हे का नाही
च थोडस बरं आपण काढलाच पाहिजे नाही
होय होय स्वतःसाठी ते काड आहे पहिजे वळे तिकड आंबा पहिला आता काय नवीन आल तासा कधी आता या ह्याच्यातरी
कठं
आंबाबाई कोल्हापूरची महालक्ष्मीबाई
नाही हो म्हणजे एकदा झालेलं जाणार त्याला पण दोन तीन वर्ष झाले
हा अ ते पण होय अडीच कोटीचा बसवला आहे
हो किती व्हायरल झाले तेथ
होय होय काल ते आपल्या सैराांच्या अभिने ते रिंकू राजगुरु आलेल्या
होय का
होय
हा हा तुम्ही गेलेला
आम्ही नाही गेलेलो पण ते मोबाईलला पण दाखवत होती तो रीलल्सट ते बरी तिथ पण जागृत देवस्थान आहे हो ते
हो हो आणि ऐतिहासिक आहे ना ते
हा होय ते किती ह्याच्यातलं विद्यापीठमधलं ते हच देवस्थान आहे म्हणतात तिथं
शक्ती भटाय त
होय होय होय
माझं जाणं होत म्हणजे झाल नाहीय जरा लांब पडते ना आम्हाला मग इथदा आम्ही सटी दवाखान्याला गेलेलो मग त्यावेळेला दर्श पण झालं आणि जाण्याचा य पण आला छान दर्शन जा का गर्दी नव्हती काय नव्हती हम्म
हा
देवाक जायचं असं म्हणून नाही पण दवाखान्यात जायचं म्हणून गेलो आणि दवाखान्यातलं काम लवकर झालं
हा
आणि मग ते अचानक आम्हाला देवाच
बर झालं.
त्याशी वेळ पण याय लागत ना ते म्हणतात की देव बोलवते आपल्याला.
हा ते, याय लागतेय होय वेळ महत्वाची आहे का नाही वेळ पण कधी पण येत नाही, नाही, अचानकच क आपण ठरवून जायचं म्हटलं तर ते होतय का बघा पण, अचानक गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या होत. त्या आता,
हा तेच म्हणत की आपण देवाचं बोलावून मिळते आपल्याला मग आपण जातो उमेटायला.
होय, होय बोलून कुठल्या गोष्टी होईत नाही तो अचानक घरच्या त्यात सगळ्या होत्या व्यवस्थत. ढ
हा हा तस झालं आमच्या हबतीत तो पहिला अनुभव मला आणाण्याला
होय होय
मला एक दिवस जायचं जायचं पणत होतं पण घडलं नाही जायचं आणि त्या दिवशी अ अचानक आम गेल
ब
गर्दी नाही तर येत बघून तर गर्दी गर्दी गर्दी जास्ते
गर्दी कायम आता परवा तरी तीन लाख एका दिवशी भावीिकलत तीन लाख आंबाबाईला एका दिवशी होया
त
ते कोणत्या कोणत्या गडव काय घेरत कधी किल्ले
का बोललं जाणं झालेलं हॅलो हॅलो हा बोला की रेंज मध्ये आहे जरा हा बोलाय क आहे मला पण हा तुमच्यावर नेत नव्हतं
हा हा हा हा न तिकडे कधी करत असं काय म्हटलं कोणत्या तरी किल्ल्यावर किल्ला वगैरे बघायला
किल्ला बघितला इकच सिंधुदुर्ग किल्ला बघितलाय
होय का हा हा हा हा
ते पण लहान असताना सहलत काय तर गेलेल
हा हा आम्ही परवा गेलेलो मुलांची ट्रीप होती पन्हाळा तिला हिला पन्हाळ्याला
हो काय पण आत काय बघितलं
अ चार तिथ आहे तिथं म्हणजे पहिला महाराज महाजांनी केलेले असं धान्य ठेवायला धान्यासाठी खली व पूर्ण अस किती पाय वर धान्य होल परत ते लहान मुला असल्यामुळे आम्हाला अस एकदम हच दाखवलेलं नाही मुलं होती नाही संांग त्याच्यामु लांबण झाखल ते परत इकडं ते काय म्हण हा इकडं आज इकडं आम्हीम काय धावल पाहिे काय त्याचं नाव लक्षातात ना मझज्या ऋ तिथं दहा दहा रुपये तिकीट घेतात पण आत मुलांसाठी बाग ते भरपूर मस्त आहे तिथ ए तिथं पण पहिल्यांदाच गेलेलो खर लहान मुलं असल्यामुळ क नाही तेवढं कायं - फिरू दिलेलं नाही. फिरू दिलेले नाही आहो ते कसं जरा फोर्ट हुंटावर असल्यामुळं. जरा आहे नां.
हा हा हा हा.
हम्. रायगडला एक जायची लय इच्छायं. तिकडं हेला रायगडला.
नाही हो माझं नाही झालं तुम्ही गेलेलात का?
नाही तिकडे कधी हो. होय होय. होय, छान आहे म्हणून कधी तर जायचं होय. चाल ठेवू मगं.
हा चालते चालते.
तुझ्या थोडं तुझ्या न खायचं आहे ते माहितेय नव्हं.